हॅलो
हॅलो
हा काय करतेस?
काय काम चाललंय.
आमची व्हय झाली की,
होय ते डेकोरेशनच म्हटलं नव्हतं कराय घेतले ते कराले.
होय.
होय. तुमचं काय चाललंय?
काय नाही बघ आता झोपवलय बाळाला आणि आता बसलोय जरा
हो हो तर आता बाळ उठूतोवर निवांत
होय. मग जेवण वगैरे झालं?
जेवली की मगाशीच आता संध्याकाळचं जेवण आता सहाच्या पुढे पाणी आल्यानंतर तर तोवर जरा विश्रांती घ्यायची.
तुमच्यात
होय.
हम्म
घरी पाणी नसून पण चालत नाही.
होय
हम्
बरोबर आहे कि
होय
हा हा मग आता आषाडी एकादशी आहे आज मग तुमच्यात कोण वारीला जाते का नाही?
अ वारीला नाही हे ते इथ नंदवार जातात ना इथून जाऊन आल्यात.
हा हा हा हा हा म्हणजे कोण? कोण जाते वारीला हा
वारी नंदवार चुलती जाऊन आलती वारीला आमच्यात कोण नाही जात. घरातले कसं घरी पेशंट असते त्यामुळं होय
हम्म कोण असते पेशंट?
आजी त्यामुळे कोणाला कुठेच जाऊन त्यांना जरा कावेरी ते पुराच्या पाण्यानं त्यामुळे आता दवाखान्यात होत्या थोडे दिवस झालं
म्हणजे पुराचं पाणी येते का तुमच्या इथं?
हो नाही ते पाणी बाधलं ते घरी पाणी येत नाही चावीला मग
हा हा पावसामुळं
ह त्यामुळे ते त्यातून झाली आधी एकदा झालेली त्यातून कव्हर झालेल्या. त्या पुराच्या पाण्यान आणि पण ते बिघडलं. मग कोणाला कुठे जाऊन चालत नाही. ते नंदवार जाऊन आलेत ना पप्पा हो मग सगळेच कामाला गेल्यावर घरी कोण मम्मी पण जाते. सुलतान अकल मग भाऊ घरात तेज पण कसं अजून आटीया सुरू व्हायचंय. एक्झाम झाल्या तर रिझल्ट लागला कि होय अकरा बारावीला एक्स्टनल टाकलंय आणि तिथून पुढे आयटीया पण करते कसं दोन्ही पण
हम्म
वर्ष व्हाय जायला नको
होय बरोबर आहे की ते उलट बरं पडते जॉब पण लागतोय. आणि इकडं
होय अकरावी बारावी पण होतीय एक्सटर्नल काय आता आडसला फक्त अकरावी बारावी करायची म्हणून
हा हा हा ह कुठला ट्रेंड आहे मग त्याचा?
हेच आहे फिटरच आहे.
फिटच आहे होय हा
होय..
कुठल्या आयट्याला मग कळंब्याच्या?
नाही एवडायला आम कसं तिथं राहायचं परत, येऊन जाऊन म्हंटलं मग लेच ताप होते ना मग कसं आमचं मधमध गाव आहे त्या मग बसेस पण नायत. त्यामुळं मग इथं एक टाकलंय आमच्या इथं आहे खोतवाडीत.
हाय काय?
होय आहे की मग इथंच, कु कुठं येण्या जाण्याचा पण काही खर्च नाही काय नाही त्यामुळं, तेजी मित्र पण इथंच आहेत मग तो म्हटंला, इथंच असून दे मी नाही कुठं लाब जाणार लई.
हां हां
बरं त्याला शिकायचं आहे मग कशाला उगच फोर्स करायचा.
होय,
ते मित्रांना सोडून कुठे एकटं जाऊ वाटत नाही ना सगळ्यांना,
होय सगळे सोबत तेन लागतात. वेगळी वेगळीकडे चालत नाही.
एकट एकटं जावा आणि कोण, त्यामुळे
हा हा हूं हू तेच म्हटलं आपलं म्हणजे आजची ती. पंढरपूरची वारी आहे कनई.
हा,
हा म्हणजे ती आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात जुनी परंपरा आहे म्हणजे आप, आपल्या पण रूढी परंपरा महाराष्ट्रातल्या भरपूर आहेत. त्यातली ही सगळ्यात जुनी रूढी परंपरा आहे ही पंढरपूरची वारी.
हम,
हा, मग संत ज्ञानेश्वरांची पालखी निघत्या आता आत, ती कशी एकशे पंचवीस किलोमीटर चालत जातात लोक.
हम,
पायी मग त्याच्यामुळे याला म्हणजे वारकऱ्यांची दिंडी म्हणत्यात मग त्या, अ सोहळ्यामध्ये कसं पंढरपुरात, अशी प रिंगणे असतात म्हणजे वारकरी आपल्या आपल्या गावातूनच जाताना कसं, अ म्हणजे रिंगणे करतात मग त्यात, फुगडी बायका अशी फुगडी घालत्यात माणस, टाळ वगैरे घेऊन म्हणजे असं नाचत, परत कीर्तन भजन वगैरे करत करत करत. पंढरपूरला जातात त्यांनी म्हणजे पंढरपूरची ही यात्राच असत्या. आज अ हूं आषाढ एकादशीला.
हां हा.
मग कसं ते एकदम पारंपरिक वस्त्र घालून. ते बायका कशा नववारी साडी डोक्यावर तुळस घेऊन तेन जातात. आणि म मग माणसात काय त्यांचा काय धोतर, कुर्ता, टोपी असत्या परत अ कपाळावर चंदनाचा तो टिळा असतोय. अष्टीगंध, परत तो काळा बुक्का असतोय ते लावून तेन म्हणजे असं वेश परिधान करून ते, पंढरपूरच्या वारीला जातात.
हो.
आ महाराष्ट्रात आपल्यात भरपूर अशा रूढी परंपरा आहेत. मग त्यातली ही सगळ्यात जुनी रुढी परंपरा आहे. जी की, आज आजपर्यंत ती सुरू हाय.
मो होय, मोडलेली नाही खरं. सगळ्या आशेने वीस पंचवीस केले वारीला. आता येतील उद्या परत.
होय.
आजारी हाय वाटतं?
न होय जरास असं सर्दी.
हा.
सर्दी, खोकला.
माझं पण तसंच झाल. चेंज झालय ना तेच्यामुळे सगळच चेंज झालय.
जरा दोन दिवस कस ऊन पडलं आणि परत जोरात पाऊस आला. थोडे दिवस बंद पण होता. आणि परत वाढला. आज सकाळपासून थोडं ऊनच हाय खरं. म ते उनात जरा होय म ते उन्हात जरासं हे करून ते लगेच वातावरणात, पाण्यात हे होतय. मग लगेच आजार.
तर काय, पावसाळा सुरू झाला की असच असत.
होय. पाणी तर काय मी फिल्टरच पितोय. तोय सोड. फिल्टरला फिल्टरचा मिळत इथ ते चावीच. वगैरे काय पीत नाही आम्ही पाणी.
आता फिल्टरचच वापरायला लागल्यात पाणी.
होय आमच्या इकडं पण आता, कोरोना नंतर पूर्ण प्रॉपरल अ फिल्टरचंच पाणी म्हणजे ह्याचं कोण पित नाही. चावीचं वगैरे कोण पीत नाही.
हा आमच्या इथे दोन टाक्या आहेत ना पाण्याच्या, फिल्टर होऊनच येतय तरी पण आता आजीला बरं नाही मग फिल्टरमधलच आनत्या ती विकत.
हंह तेच्यामुळं कस
ते म्हटलं की कस लागत्यातच. घरी उकळून पाणी प्यायचं, ते कस वेगळच लागल म्हणत्यात.
होय ते आता होय.
ते आता नदीच सोड सोडत्यात, आता नदीला पाणी येत ते सोडतात. त्याच्यामुळे ते हे होत नाही ना जस तस सोडतात. ते फिल्टर काय होत नाही पाणी आता काय नाही.
होय त्या त्या औषध घालतात ते घाणीच राहतात ते. हम्म ते. याच वाटत नाही खूप घाण लागत ते
होय
होत नाही तर काहीर नाही सारख आजारी पडायचंच.
होय
मग दाखवलं की नाही तु मही मग
नाही आता सांगणार आहे संध्याकाळी
हा हा
बघीतल का हा
हम् मग तुमच्यातलीच शे बाळा आता उठते थोड्या वेळानी.
हो हो
झोप दिवसातून झोपते तर दोन वेळा झोपते. होय गंमत नाही नाही तेच की मग हे करायचं
हा
तर झोपल्यावरच क करायला मिळतय त्या त्याला झोपूनच. मग करायचं फोन वगैरे
दंगा दंगा मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं इतल
होय मग ते करू देत नाही ते्
हो हो फोन त्यांच्याकडे असते का तुमच्याकडे असते उल्यावर
फोन अम आधी बघत नव्हता तो एक वर्ष तर बघतच नव्हता आजिबात फोन. खर त्याला जरा बर्थडे झाल्यानंतर जरा अस आजारी पडला तो. जास्त हम् मग ते सारखं फोन आणि नंदीचा मुलगा एक आहे ना आमच्या घरात, एक ननंद अस ते आमच्यातच म्हणजे जवळच आहे राहायला मग त्यांचा मुल हा बरं हा हा हा